हॅलो
हॅलो हा बोलाच
ह मग ते खर्च पण आला असेल मग तुम्हाला भरपूर तिकडे.
हा काय ते
प्रायव्हेट ला खर्च पण आला असेल ना जास्त
हो तीस पस्तीस हजार आवता की
ह.
दिरावररी ना
हे तर मूल विकत घेतल्यासारखंच आहे. म्हणजे मूल विकत घेतल्यासारखंच आहे. मूल म्हटलं फॅमिली प्लॅनिंग करायचं म्हणजे
हो शिजरला तेवढंच रहाय
आणि पुढं आता शिक्षण त्याचे त
होय आता बर्थडे डे झाला परवा तेव्हा एक साठ सत्तर हजार रुपये खर्च आला.
हम्म. त्याचं ते हेल्थ इन्शुरन्स काढून घ्यायेत ना पुढं.
हो आता काढायचं हा त्याच्या नावाने एल आय शी चालली तिल्या अ महिन्याला एक हजार रुपये भरायचे म्हणजे सहा महिन्याला सहा हजार एकदम भरायचे. बावीस त बावीस वर्षाचा झाला की मग ते पैसे मिळणार.
हॅलो.
तिच्या बर्थडेच्या दिवशीच भरलय. हा आवाज ये ना का?
हा ये लागला ये लागणार प
हा बोलायच नाही.
मग ते म्हटलं की हेल्थ इन्शुरन्स का? घ्या म्हणजे आता कसं असतं लहान जेवढ्या लहान काढल ना. तेवढं त्याच ते वर्षाच हे कमी पडतो. हप्ता आणि मग ते फुढं पण कमी पडतो.
ह आता कस मिस्टरटेच काम करतात. ना त्याच्यामुळे जरा हे होते. आता अनेक थोड्या दिवसांनी करायचे मग
ह नाही नाही नाही आता त्याला लहान नाही ना आता चारशे पाचशेचा पडेल मला वाटतें वार्षिक हप्ता.
हा त्याची काय एल आय सी चालूते आहे सोडा.
हम् हम हम.
हा महिना का हजार रुपया
ह कारण काय होतं. असं अचानक खर्च आला ना दावाखान्याला आजारी पडलं मोठा खर्च आला तर मग ते एकदमच. खड्डा पडतो ना. मग ते हेल्थ इन्शुरन्स असलं. की त्यात कवर होऊन जातं म्हणजे तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही. पडं. हम्म.
लिंक पाठवला काय तुम्ही म्हणजे नोटिफिकेशन बघितली.
हा पाटले पाटले हा.
हम. हेडफोन्स पणच वापरता. का?
हां.
हेडफोन्स वापरता काय?
न वापरत होतो ते आता आवाज येईना म्हटल्यावर कट केलाय?
हा हो य त्यात मी तर आवाज येत नाही.
हम् ते काय झालं काय माहिती मध्येच कुठलं जर बटन दबलं गेलं बहुतेक यामुळे
हा ब
ते चार्जिंग लावलंय ना फोन त्यामुळे मग ते कनेक्ट केलं की गरम होतंय ते फोन
हो होय.
त्यामुळं
हा हा
तुमच्या त्यां गारमेंट किती लांब आहे तुमचं? गार्मेंट किती लांब आहे घरापासून
अ पा पाच सहा मिनटं लागतात जवळच आहे.
चालत पण जाऊ शकताय तुम्ही?
हो चालतच की
तिकडे सगळे कपड्याचे आणि सोन चांदीचेच दुकान आहे ना
होयस जास्त जास्त चांदीच काम आहे.
हं ह हं
ते आधीपासून इथ ते चालू आहे. ना त्याच्यामुळे आधी कस हातावर करत होते. आता मशनी आलात प्रत्येकाला
बरोबर
हा
ते मी ऐकलं होतं की तिकडे जे चांदीचे काम करत त्यांना श्वसनाचे त्रास होते ते खरंय का
नाही तस काय नाही
म्हणजे आता मशिनी आल्यामुं थोडस सोपं झालंय का
हो जास्तीत जास्त का आपलं कंबर आणि पाठ पाय बख हे एवढा एवढंच आहे. कस कंटिन्यू होते मशनी समोर बसायला लागते नाही खुर्चीवर नाहीतर खाली तर बसायला लागते त्याच्यामुळ ज पाठ कंबर आणि पाय दुखतात
हॅलो
तेठी काय मागचे ओरडायला लागले वाटतं कामगारांवर
होय बायकायनों काल का पळून गेलासा दुपारी होय हा काली इकडे लाईट गेलेली ना त्यामुळं
कामगार गेले घरी
आं
कामगार घरी गेली
होय म्हणजे इस्त्री करायला लागतात ना त्याच्यामु लाईट नव्हते त्यामु गेले
मशनी पण आहेत तसे आणि अस खाली हेल्परला पण बायक आहे
काय नाव आहे गारमेंटचं
हां
मोठा एक मोठा एक का आहे गारमेट छोटे
नाही होय मोठा आहे भरपूर आहे तीस चाळीस बायका
म्हे भरपूर मोठे
हा
हे गार्मेंटच्या व्यवसायात सग्या बाकाच असतात ना ना पुरुष कमी असते का असते पुरुष पण
च की...
शिलाई पसना सगळ्यांत काय वापरता?
तिथं ए गार्मेंट मध्ये असतं थोडा पुरुष पण.
हम्म हम्म हम मग तिथं सगळेच.... कपडे होते का काही ठराविकच होते तेथ आता.
कपडे नाही तर ह हात रुमाल होतात.
फक्त हात रुमाल.
हम्म वाईट ते जे
हम्म.
आमच्या दादाचं आहे गार्मेंट तिथं वाईट शर्ट आपलं कुर्ती, कुर्तीस.... असे तयार होतात पायजमा.....
हम्म ते पण मोठं असेल मग?
होय
म्हणजे अस ते मित्राच आहे त्याच्या त चालवते म्हणजे सगळं हे व्यवहार...... तुमुक्त
ओके ओके ओके हा......
हा..... तिथे इथ इलकरंजी आहे..... मावशीच्या पोरग्याच हां....
इचलकरंजे हे मोठ आहे..... मॅचेस्टर मॅचेस्टर म्हणते महाराष्ट्रातलं त्याला.....
हा मॅनचेस्टर सिटी म्हणतात.... आणि इथ खुपरी रेंदाळा सिल्वर सिटी.....
हा ति तर आहे...
हम्म...
हे लय मोठं आहे ना हुपरी रेंदाळ का रेंदाळ मोठा आहे का हुपरी मोठा आहे?
नाही तसं का नाही असं खेडेगावच आहे....
हा हा ह....
हा लय पण नाही मोठं....
तिथनं कर्नाटक किती लांब येतय तुमच्या तिथनं?
इथन कर्नाटक तरी दोन.... तीन तासाचा रोड आहे की दोन तीन तासाचा...
लांब आहे म्हणजे कर्नाटक तिथन....
हां..... जवळच हाय आमच्या मुलीचं गाव कर्नाटक आहे ना गाव माहेर... माहेर.... कर्नाटकात आहे कोल्हापूर जवळ...... जवळ हाय अर्धा तास लागतोय कि....
हम्म हम्म.....
अर्धा पाऊंण तास...
म्हणजे जवळ अर्धा तास म्हणजे जवळय....
होय जवळच आहे.... जाते कधी कधी तिकडे ज्योतिबाला किंवा आंबाबाईला..... आठवड्यात न महिन्यात ना एकदा...
हम्म हम्म हं.....
आता ह्या शनिवारी बघायच जाऊ जोतीबाला जाऊया म्हटल्यात.
हम्म हम.... ज्योतिबाच का नाही ज्योतिबाला आम्ही पण जातो वर्षात ना कधीतरी..... एकदा वर्षात ना कधीतरी जातो ज्योतीबाला ज्योतिबा बघायला पण छानय तिकडे गेले की बरं पण वाटतं.
होय छान वाटते वातावरण पण कस शानदार आहे ना.
हम्म आणि ते थोडस हे कसं आहे काय माहिती पण ते छान आहे.
हा तुम्हाला तिकडून लांब पडत असेल.
हा आम्हाला लांब पडत आम्हाला तरी दोन अडीच तास लागतात तीन तास लागतात...
हा.... हो.... यात मुठ्या असतात....
हो यात्रा खूप मोठी यात्रा तर भयानक मोठे असते, म्हणजे गाड्या बिड्या तर वरती सोडतच नाहीत खालीच लावायच्या.
चालत जावं लागत.
नाही चालत नाही यात्रेच्या वेळेस त्यांनी सोय केलेली असते त्या सिटी बस असते ना. कंटिन्यू तुम्हाला वरती सोडतेेत निहून.
हो कोण जाणार चालत जात त्या मग
हा म्हणजे ज्याला जायचंय ते जातेत पण इतकी गर्दी असती कि ते
हो लास्ट टाईम गेलेलो आमचं लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी खूप गर्दी होती आणि वाटत पण कसं असं दोन तीन किलोमीटर आधीच अस सगळं नाश्ता, चहा शरबत ते नास विकायला थांबतात यात्रा म्हणजे कोण यात्रा ला येणार आहेत त्या असणे.
हो हो हो विकय नाही फ्रीच असतय सगळीकडे म्हणजे आमच्या साईडला तर फ्रीज वाटतेत सरबत आणि कोकम बी
हा फ्री मध्ये असत्यात.
कारण उन्हाळा खूप असतो ना डायरेक चाळीस डिग्री टेम्परेचरच असते.
भरपूर अस ना.
तुम्ही करणार आहे का, तिकडून करणार आहे का कॉल कस तुम्हाला त वेळ आहे का नाही.
हा नाही बघ तू करते की झालीत का दहा मिनटं.
हा झालीत ह.
हा करतो